हॅलो
हॅलो
काय फोन कट झाला
हो तिकडन झालेला वाटत
हो का मी म्हणत होतो झाड आता सगळी तोडतात ना
हो झा झाडच नाही राहिली आता सर्व तोड लागतय त्यामध्ये आम्ही करतो झाडांची हो अशी खूप झाडे स
लावलीत का तुम्ही चांगली गोष्ट आहे झाडं लावायलाच पाहिजे
हो तुम्ही
झाडांशिवाय काय नाता आमच्या इथे म्हणजे असे कुंडीमध्येध्ये लावले के लावायला जागा पडून नाही आहे ना बाहेर वगैरे
जास्ती ह